हा बलात आपण कस पहिले आ आमची मम्मी ते पहिल्यापासून जॉबला आम्ही लहान होतो तेव्हापासून जॉबला जात होते. आणि आता हा आणि आता पण कुठे एक मिनिट सोडायचं म्हटलं मुलांना तर आपल्या आपल्यालाच नको वाटतय आणि पहि आपल्या वेळे नाही आपण राहतच होतो का कुठलं कुणा घरात ठेवून गेले तरी पण राहतो तो. नाई काय आपले मम्मी नाही रात पण नाहीत आणि आपल्यालाच अ कस तरी वाटत
नाही होय नाही होत.
आपलं आपल्या जीवावर कधी पण असलेलं बरं.
होय. समोरच असताना काहीतरी काहीतरी करून घेतात ती मग ते मग.
प लई धडपड लई काय पा एक इकड इकडं लक्ष देऊ. तिकडं काय करते सांगता येत नाही आणि मग कसं होय आणि कसं. दुस आणि दुसऱ्यांना म्हणायचं कस आपण मग. तुमच्या मुळ झालेय तुम्ही लक्ष दिल नाही असं कसे बोलू शकतो आपण मग चूकापलीच असती.
हम्म हम्म नाहीय होतस. मग ब्लाउजचे वेगवेगळे डिझाईन करत असणार तुम्ही.
हो काय मोबाईल फ असतयच मोबाईल व युट्यूब ल. टाक सगळ अव्लेबल होते डिझाईन परत हा हा बघून बघून शिवता असं नाही पर येतय माझं पण परफेक्ट येतय बा खरसचे मी घेत नाही तर आपला क तरी यायलाच पाहिजे ना.
पण
होय आणि तिथे अडीचशे तीनशे रुपये फी पून पैसे देत बसत.
होय आणि आपल्याला पाहिजे तस आपण शिवून घेऊ शकतो.
आता आप आणि आपल्या असताना दुसऱ्यांच्या पण काय द्यायचंण.
काय द्यायचं आणि अर्जंट असल तर आपल्याला लगे शिवता पण येते एक दिवसात पण होतेय ना ब्लाऊज.
आणि हे कस कुणाचं काय काय असत तर ते बायकांच्या साठी थांबायला पाहिजे मग आठ दिवस आधी टाकायचे ब्लाऊज शिवायला मग आपल्याला फंक्शन पर्यंत मिळणार.
त्या दिवशी मिळेल नाही मिळेल हे पण शंका असते.
होय होय हे असा विषय असतोय याच्यापेक्षा आपला प्रश
आणि आणल्यानंतर आणि फिटिंग करा बसलं नाही हे झालं ते झालं
होय ते नाही खाय माग त्या न आ असते आ माग
हो त्यापेक्षा आपलं आपण केलेलं भर ते निघत नाही बाळा निघत नाही राजा निघत नाही ग असे भरपूर आहेत हे हे ठेव हम् मग वेगवेगळ डिझाईन करायचं नवीन नवीन शिवायचं मग हे पण शिवत असणार ना तुम्ही
तो पहिला बघायचा व्हिडिओ युट्यूब वरती सगळं बघायचं आणि मग करायला चालू करायचं
ह हा हां मग तुम्ही पिश बॅग वगैरे असं पण शिवताय का
नाही पिशव्या शव पिशव्या शवोी डब्या पिव्या वगैरे शवतोी माझ्या म
हा हा हा ते हा ते पण छान वाटतं नवीन नवीन युट्यूब वर पण खूप छान छान आले
होय होय होय होय
हम्म र वाट
आणि शिलाई पण काय शिलाई पण आणि आता भरपूर जे काय आहू तेच कराय लागले सगळे आता जे ज शिलाई ले की नाही तसच सगळे असलेचे शिलाईच कराव लाग
करायला होय होय सगळ्यांच तेच चालू आहे पण ते छान वाट ते घर बसल्या होते ना आता कुठ बाहेर जायचं बघ
हो आणि कुठं काय आणि आता आणि बाहेर पण जाणार कुठं आपण आता जॉब साठी
नाहीच ना त्यामुळे घरातल्या घरात जायला पाहिजे दिवसभर आणि आता ना कोणत कोणतं खायचं क्रिएटिव्हटी करायलाच बघतात असं हे करूया ते करूयात अस काही तर करायला बघत असत हो तेच बरं आहेत ऍक्टिव आपण पण राहतो
कुणाला कुठ विचारत बस शिवून द्या हे करा ते करा परत फी आहे त्यांच ते हे द्या पैसे नाही
पैसे आणि त्या त्यापेक्षा आपला आपण आपल्याला पाही तस करायचं त्यात म मुलांना पण आपल्या वेळ देतय ते सगळंच कर ते होतात होय तेठीच की आपल्या पण कला जोपासता येतात मुलांचं पण बघता येते
जमीन थोब क्लासला पण जाणार आहे अक थोड जर असं आणि जर असं जर आपल्याला नॉलेज य ते नाही आणि एकदा जरा झालं की रिव्हजन ह
चालते कि जायचं थोड एक तास दोन तासच असत ना फक्त ते हा मग तेवढं चालत ना आपल्याला कांका दिवसभर असतोय आपल्यासाठी बी वेळ काढायचा
कस हे शाळे शाळेच्या आल्या टाइम पर्यंत जाऊन येते क्लासला
येत येत हम्म मग तेच मग तुमचं तुमचं शिवलेलं बरं आहे बाकी आणि काहीत पण बघत अस आरीवर्क वगैरे पण छान आले ना हो
आरवर् का आहे खर अरवर्कला कस तीन हजार क्लास ची फी आहे
क्लासची प आणि ऑनलाईन पण युट्यूबला पण आहे मग ते बघून पण तुम्ही शिकू शकताय हो ना
येतय की मला ि त्याचे गाठ मारायला ते नाही येत्या मनी वर काढ तर कस खरं कसं त क्लास व्या्हायलाच लागते एकदा ते असं नाही ब्लाऊज शिवाय तस नाही त डिझाईन पहिल्यांदी करायची ब्लाउज कट करायचं ब्लाउजची मापा कशी हे पाहिजे नई सगळ नॉलेज ते लई किचकट काम आव ते आरीवरचं मी बघायच म्हणालतो आमच्या इथं आला होता क्लास आमच्या इथे क्लास आला होता तर कसं होतं मी काय ते डोक्यात घ्याय लागलो की मग, अगं ते आणि त्याचे मी पण काय तीन हजार जरी घातलं आपण हा जरी घातलो अडीच तीन हजार तरी दोन ब्लाऊज मध्ये पैसे नाही त्यात आपलं ब्ल हिच होय क्लासची फी निघत्या दोन ब्लाऊज दोन ब्लाऊज नुसतं शिवून दिलं वर्क करून तर दोन ब्लाऊज मध्येच पैसेे निघतात बघू ते पण ट्राय करायचं म्हणालागलोय क्लासला जायचं त्यात पण फायदाच आहे भरपूर फायदा आणि आता सगळे आता सगळे ट्रेंडिंगची ब्लाउज तेन सगळी तसं आरी वर्क करूनच शिवालागलेत नाही
हो आरी वर्कचं आणि ते लग्नाच्या वेळी तर खूप
आणि सिम्पल कोण कोण शिवून घेतंय सिम्पल कोणाचे नाहीच हाईत ब्लाउज आता पहिल्यासारखे सगळे वर्कचे आहेत.
थोडंफार जरी शिकला ना तर तुमचे छोटे ब्लाउजला तेवढंच नॉर्मल असं छान करू शकता ना ते.
हा मग सांगाल कि ते सगळं साहित्य पण लागते हो त्याचं. ते कस स्टँड असते मग ते आणि क्लास गेल्याशिवाय त्याच थोडफार नॉलेज पण येत नाही आपल्याला हा
जरासं वेगळं पडतंय
हा नाही मोबाईल वर बघितलंय मी स्टिचिंग तेन येतय पण कसं होतय माहिते काय ते क्लास ला एकदा जायलाच लागतंय
लागते जाऊन मग ते असलेलं बरं आहे
क्लास करून मग ते कनी परफेक्टच आपल्याला भे माहीत होते
होय चांगलं आहे मग ते पण
जायचं म्हणालोय बघू आता हे जरा पहिला हे सिम्पलच करणार आणि मग नंतर मग ते आरीवर्क आरीवर्कचं मग बघायचं
हम्म त्यात पण पुढचं मग ट्रेंड वगैरे काय असेल तर नवीन करता येईल ना तुम्हाला.
हा नाही हाय त्यात पण हाय भर पूर आणि आता रेअरली ब्लाउज सगळी तसलीच असतात नाही.
होय होय आता फॅशनचेच घ्यायला लागलेत सगळे आणि वर्क असतात. त्यामुळे शिकलेलं कधीही चांगलं लागंल बाळा
अहो ते वाया कुठे जाते आपल्या आपल्याला झालं तरी पण झालं बाहेर दे बाहेर जा आपण पैसे देऊन ब्लाऊज हे करून घेतो त्यापेक्षा त्या तेवढ्याच आपला हे होत
होतेयचं की नवीन काहीतरी आले की शिकायला आपल्याला पण आवड ते शिकायचं काहीतरी नवीन मिळते कधीतरी उपयोगी आपल्याला पडत तेच असं होत नाही की नाही बाबा ते करून आपलं राहिले असं पण नाही.
नाही आणि आणि डिझाईन तर एवढं सोप आहेत की नाही त्यात डिझाईन पण लई छान आहेत वर्कमध्ये
ते आता छान वाटायला लागलं दुसऱ्यांचे ब्लाऊज बघितले की असं वाटं
होय होय माझीच माझ्याच दोन फ्रेंड आहेत त्या करत्यात एकटी तर अ परवा करून टाकलेली ह्याला मी तुम्हाला डिझाईन पाहिजे तर टाकतो काय मोबाईलवर. परवा याला टाकलेली युट्यूब ला आणि ह्याला टाकल्या व्हॉट्सअपला तेन टाकलेली असं छान डिझाईन केल्या कनी सिम्पल हाय खरं तेवढेच छान वाटतय
हम्म तेच ना आता करायला लागलेत. खूप जण अन ते घरी बसून होतय ना बाहेर कुठ जायला लागत नाही मेन म्हणजे आणि चार्जेस पण त्याचे खूप जास्त आहे ते कमी याच्यात
डोळे स्टिचिंगचं नाजूक काम आहे नाही.
शार्प हा शार्प लागतात त्याला डोळे. खूप बारीक असते ना नक्षीकाम होय होय. हम्म चांगलं आहे पण ते हल्ली
नाही आता मी पण का नई हे साधा क्लास झाला की नाही मग आर वर्कचा क्लास जॉईन करायचं म्हणाले बघू. म्हणजे ते काय तर होईल ते इंटरेस्ट पाहिजे हो बाकी काही नाही इंटरेस्ट नसला क नाही मग ते करू वाटत नाही काय.
करू वाटत नाही पहिलाच आपण अस म्हणलो नाही बाबा काय
मला कस माझं कधी झालं माहिती काय दोन हजार वीस ला काय एकोणीस मला झा माझा क्लास झालाय याचा ब्लऊ शिवायचा मग त्या त्याच्यावर न मी माझं माझं मी शिवतोच ब्लाउज तर कसं बाहेरच्यांच पण घ्यायला पाहिजे नाही मग काय फायदा नाही आपला.
क्लास केलं ना
हा मग क्लास झालत घा झालत की मी काय केलं माझ माझं शिवलं बाकीच्यांच काही घेतल नाही मग ते कसं हा मग ते कसं माझं काही रिव्हजन झालं नाही काय नाही बाहेरच्याची मा काढायचं बाकीच्याची माप काढायला यायला नको काय माझं माझं आलंच की हम् मग ते माझ ते माझ ज डोक्यातून गेले की माझं ते डो डोक्यातून गेले ते गेलेच तेव्हापास मग ते म्हणताना आता परत क्लासला जायचं म्हणा लावले.
होय मग गेला तर तुम्ही बाहेरचे घेऊ शकताय ना परत आणि
हा हो
एक दोन जरी जवळपाशी जरी करायला लागला तर मग येतात.
एक जरी झा एक जरी झालं तरी बेटर आहे तेवढं कोण हे करायला लावेल हा
होय दिवसभरात आपलं काम सांभाळून एक दोन केलं तरी हरकत त नाही काय निवांत
मेन म्हणजे माप टाकायचं अस तेच महत्वाचं आहे ओ तेच
होय माप एखाद्या आणि एका एखाद्या व्यक्तीला चांगलं बसलं ना तर त्यांना ते वाटत की ते छान बसले बाबा आता इकडेच टाकायचं असं पण होते
हो आणि मीच बघा की आम्हीच माझ्या मैत्रिणीकडेच टाकत
हा मग ते आपल्याला कॉनफिडन्स असतो ना त्यानी ते व्यवस्थित करतात त्यामुळे
आणि चुकलं की कसं वाटतंय आणि चुक जरी चुकवलं किंवा चुकलं दुसऱ्यांच्याकडनं तरी वाटतंय अरे मात्र झालं उगच इकडे द्यायला नको पाहिजे होत
होय असं होतय ना होय होय होय ते तर होतेच
हम्म
त्यामुळे आपण पण शिवून देताना पण आपण पण लक्ष देेऊन व्यवस्थित केले की मग ते पुढ तरी देते व्यवस्थित
ब
आणि आपल्याला बी म्हणजे तसं त्यांनी पण सांगतात ना मग छान बसलेय मला ब्लाऊज मी इकडेच टाकेन असं पण होतय
होय होय नाही असं होतय आता मीच तिला गिरायक माझे किती ज जोडलेय मी तिला जोडून दिलय असले भारी भारी ब्लाऊज शिवतेय आणि डिझाईन पण छान करते सांगितलं नसलं तरी पण डिझाईन करून देता ब्लाऊज ला थोडी का असे ना डिझाईन करून देता आणि एवढं पण असं शिलाई पण असं जास्त नाही आहे असं
हम् हम् हा मग ते बरं वाटतंय द्यायचं पण देतात म्हणल्यावर आणि वेळेत देतात तर त्यांना ते पण ते खूपच छान वाटते की लगेच देतात बाबा असं
वेळेत काय होत नाही सोडा एवढं लगेच तिच्याकडनं तर देतात एवढं मात्र नक्की हा शिवता आणि शिवणं परफेक्ट आहे एकदाच घालून बघायचं
या टाईप बघुया थांब चालेल मग करते परत फोन मग होय हा हा हा चालेल बाळा पडशील